हॅलो हा नमस्कार ताई
नमस्कार काय म्हणतात हो आता येतोय हा हा मस्त मजेत तुम्ही
मी मज बघा ना आता पाऊस चालू झाला किती छान वाटतय-
हो ना इतक्या दिवस तर नुसत रखरखीत वाटत होत त्या त्या ऋतूमध्ये जे जे म्हणजे व्यवस्थित सुरु झालं पावसाळा उन्हाळा
बरोबर ते शेतकरी लोक बघ कस आतुरतेने पावसाची वाट बघ ता कारण मगं त्यांचे काम त्यांना करणे ह पाऊस पडला म्हणजे बघा शेतकरी कस त्यांची पेरणी नांगरणी ते चालवून होऊन जात आता त्यांची काम आणि पाऊस पडणं हे खूप महत्वाचं हाय पर्यावरण संरक्षण किती दुष्परिणाम हवा खराब वातावरण असत त्याच्या बघा खूप जणांना त्रास होत होत असतो पर्यावरण पर्यावरणच पर्यावरण संरक्षण हे झालंच पाहिजे कारण बघा पाणी तर प्रत्येक जण पाण्या वाचून हे अडत राहत काम
हो मगं पाण्याशिवाय तर काहीच नाही ना शेती नाही आणि आपल्यासारखे पण से सिटीत राहत होत सगळंच प्रॉब्लेम होऊन जातातं.
बरोबर. आणि पाणी जर नसलं तर झाडांची वाढ पण होत नाही ना आणि झाड नाही वाढली तर चांगली हवा शुद्ध हवा आपल्याला मिळत पण नाही
हम्म त्याच्यामुळेच आजार वाढतात त्याच्यामुळेच लहान मुलांना, वयस्कर माणसांना जास्त त्रास होता अशा वेळेस
बरोबर तेच आणि हा शुद्ध हवा असली तर प्रत्येकांच् आरोग्य हे चांगल असत ना कारण झाडांपासून बघा आपल्याला ऑक्सिजन मिळत,
हो हा हा. बरोबर आहे ना आता तर माझ्या आई त्यांच्याकडे शेती आहे ना. तर ते तर कधीच्या पावसाची वाट बघताय. त्यांच्या या दिवसात कस पेरण्या होऊन या दिवसात निंदणीसाठी आणते तण काढता ना त्यातलं गवत काढता-
हो हो.
त्याच्यासाठी आलेलं असत पण ह्यावेेळेस पाऊस लेट झाला तर त्यांच्या पेरण्या लेट झाल्या- आणि मगं पुढे सगळच प्रॉब्लेम होतो निसर्ग ज म्हणजे ऋतू ज्या त्या ऋतू ज्या त्या वस्तू झालेल्या बऱ्या पडतात त्यांना
बरोबर आणि जर शेतीच न झाली तर पशु पक्षी ते. त्यांचे पण खाण्याचे हाल होतात ना तर गाईनी समज गाय मशीन आपण चारा टाकलाच नाही तर ते शेतीची मशागत करू शकत नाही ना
हा-हा बरोबर आहे ना हम्म-हम्म नाही आणि आपल्या इकडे पण दुधा भावे तू वाढून गेली बघा आता दोन तीन दिवसात पाऊस नाही तर मग गाईंना खायला प गवत वगैरे नाही चारा वगैरे नाही हिरवा त्याच्यामुळे मग त्याशिवाय ते दूध देत नाही माझ्या आईन त्यांचं पण दूध निघतं ना घरचं मंग सगळंच प्रॉब्लेम होऊन जातो या दिवसात मग चारा पण महाग होवून जातो गाईंचा जर लवकर पाऊस नाही आला तर मग विकतच घ्यावा लागतो मग त्यांना इतर वेळेस कस मग घरी पिकत तर मग यांना विकातची घ्यायची गरज नाही पडत.
बरोबर, आणि पर्यावरण संरक्षण हे आपण आपल्यापासून केलं पाहिजे ना तरच प्रत्येक जण स्वतः करत
हो बरोबर ना, हम्-हम् एक झाड लावलंच पाहिजे ह्या दिवसात, तर लावलंच पाहिजे ते लवकर लागून जातो. बा पावसाच्या यच्यात आणि येता शक्य ह्या दिवसात लावलेली
आता बघा सिटीमध्ये आ-आ फ्लॅट सिस्टम म्हणा कारखाने बांधण्या साठी वृक्ष तोड करता त्याने प्रदूषण खूप कोसळत
हो हा पाऊसच आ, हा आणि पावसाळीला पण होत ना प्रॉब्लेम होतो, हम्म-हम्, ह-ह बाकी काय चाललं
बाकी हो स्वयंपाकाची तयारी चालू आहे स्वयंपाक पाक
ह हा-हा, बाकी कुठे सुट्ट्यांमध्ये कुठे गेल्या मग उन्हाळायच्या फिरायला
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बघा मीही इकडे गेलो होतो आता महाबळेश्वरला गेलो होतो, त्याच्यानंतर आम्ही
हा-हा हो का प्रतापगडला खूपच पायऱ्या आहे ना का नाही
हो-हो आहे ना
हा-हा कारण आम्ही दोन वर्षापूर्वी गेलो होतो ना तर नाही चढवलं गेलं आम्हाला आम्ही अर्ध्यातनच खाली उतरलो
प्रतापगड बघा अहो, आपण जर गड किल्ल्यांवर गेलो तर आपल्याला आपल्या राजे महाराजे यांची भरपूर माहिती मिळते त्याची आपण पुस्तकत शिकू शकत नाही, एक स्वतः बघितले आणि खूप फार समजत
हो मग आणि उलट आपल्या मुलांना शाळेत जाणाऱ्या मुलांना तर त्याच खूपच फायदा होता म्हणजे प्रत्यक्षात डोळ्यांनी बघितलं जातं ते सगळं हम्म हम्-हम् ह. नाही महाबळेश्वरचं वातावरण कसं होतं मग
हो महाबळेश्वरचं वातावरण छान छान होतं तस पण मग जसं पाहिजे तसं बघा आणि आता निसर्गरम्य वातावरण आहे पाऊस पडल्यावरच आपल्याला अनुभवायला मिळत
हम्म-हम्म हम्, कारण आम्ही दोन वर्ष पूर्वी गेलो ना पावसाळ्यात गेलोत म्हणजे तर खूप छान वातावरण तर धुकन म्हणजे असं खूपच मस्त वाटत होतं. हा.
महाबळेश्वरच्या जवळचा आहे ना प्रतापगड
ह हो महाबळेश्वरच्या जवळच आहे
सातारा जिल्ह्यात
हा हा.
छान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला एक सोळाशे छप्पन पन्ना मध्ये बांधलेला आहे त अजून जस आणि तसाच आहे
हो का हा हा.
आदि पायऱ्या चढताना आदी खाली मंदिर लागता वाटतं ना माला तर वाटतं कसलं तरी
हो हो.
हा हा.
भवानी मातेचं मंदिर आय.
नाई ते माझ्या मिस्टरांचं पायाच ऑपरेशन झालेलं होतं ना मग त्यांना काही चढवलं जात नव्हतं मग आम्ही तितपर्यंत गेलो मंदिरापर्यंत मग तिथूनच मागे फिरल होतो.
किल्ल्यावर आय ना भवानी मातेचं मंदिर आय तिथ ते फूड अ आणि ती तटबंदी होती ना आणि अफजल खानाची कबर पण अजून जशीच्या तशी आहे. आहे.
हो का हा हा हा म्हणजे बघण्यासारखं आहे बुआ हम्म् हम्म.
तुम्ही कुटऐ गेले होते
आम्ही असच मुलींना सुट्टी होती ना अ ह्या वर्षी नाई ह्या वर्षी नाई गेलो आम्ही कुट जायचं चालू आता प्लॅन आम्ही शक्यतो ना अ थोडा पाऊस पडला का श्रावण मध्ये जातो. सुट्ट्यांमध्ये कस, ते उन्हाळ्याच्या ऊन पण आणि गर्दी शाळा स्कूल ला सुट्टी असते ना प्रत्येक ठिकाणी गर्दी खूप असती.
बरोबर.
त्याच्यात म्हणजे मग अ तेव्हा नाही निघत आम्ही थोडा पाऊस पडला का मग निघतो पण दरवर्षी एक एकदा तरी जाणं होतच आमचं कुठेतरी
नाही गेलच पाहिजे ना आपण एकदातरी.
चेंज रोज रोज तेच रुटीन असतं ना आपलं मग थोडस मुलांनाही चेंज थोडस असं
तसं रायगड पण छान आहे बघायला आपल्याला
हा हा नाइ रायगड बघितलाय आम्ही वाटत हम्म हम् अ कोकणातच आय ना रायगड.
हो महाराष्ट्रातील खूप मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आये तो
हा हा हा. आणि रोपवेय ना तिथे.
अ नाइ आम्ही खूप खूप दिवस झाले आम्हाला जाऊन त्यामुळे रोप वे नव्हता तेव्हा आता झाला असेल तर नाइ माहिती
हा हा हा आम्ही मागे गेलो होतो ना त रोपवे होता रायगडलाच रोपवे आय ना ग हा रोपवे होता
मी खूप लहान होती ना तेव्हा गेलेले तिथे
हा हा नाइ आम्ही गेलो होतो रोपवेे जाण्याची सोय म्हणजे आता तरअ
रायगड वर कस आपल्या शिवाजी महाराजांच्या प्र ते आठवणी बघायला मिळता! खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर! रायगड वर अ ह
आहे तिथे बघायला मिळतो.
आपण सिरियलमध्ये बघा राज जे शिवाजी मदे पण दाखवलेलं आये सेम तसच दाख जसच्या तसंच हाय तिथे पण.
हो हो.
रायगडावरच तो महादरवाजा राजवाडा जगदेश्वर मंदिर राणी वसा ती बाजारपेठ पण आहे अजून तिथे. हॅलो! महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला तिथे बघायला मिळ ते, आपले महाराज कसे होते? रायगड हा शौर्य पराक्रम आणि स्वराज्याचा प्रतीक मानला जातो. आणि प्रत्येकाने रायगडावर गेलंच पाहिजे कारण प्रत्येक मराठी माणसांन चे दैवत हे छत्रपती शिवाजी महाराजच म्हणून ओळखले जातात. जर आज आपले महाराज नसते तर आपणही मुघलांच्या गुलामीत राहिल असतो. प्रत्येक मराठी माणसांनी रायगड किंवा मग प्रतापगड जेथे आहे गडकिल्ले तिथे प्रत्यक्ष भूट भेट दे दिलीच पाहिजे प्रत्येकनी. रायगडावर बघा अ हे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचं प्रेरणा स्थान आहे ते आपले एक दैवत म्हणून मानले जात. रायगड हा किल्ला जरी रायगड असला, तरी तो समुद्र सपाटीपासून कदाचित माझ्या अंदाजे तीन हजार ते सत्तावीस हजार असच फुट उंचीवर काहीतरी वसलेलं गड किल्ला आहे तो.